हॅलो
बोल
हम्म ते बाजूला एक ते राहिलेले माहितीये काय सप्पा म्हणून होती ब ती पोरगी?
हम् हम्.
ती जातीय ग तिज्यासोबत जात्यात घीऊन तिला.
मी काय न्हायचं
हम्.
तुला मिशोवर टॉप बघितलाय दोन तीन मी
हम्.
काय घीऊ कुठला कळना मला. छानएत.
पाठवलेली.
ती हिथ जाऊन घ्यायचं म्हंटलंर.
निपाणीत कपडे चांगली मिळत्यात काय तू मेसवर घ्यायलियास.
मिशो वरंनच की घ्या लागलोया.
हम्. ते फोनच तू मेसेज तर टाकून बघ असं का व्हाय लागलय म्हणून.
बरं बघतो की.
कारण आता तू पप्पांच्या फोन वरण एकच फोन बोललीयास एक वेस्टच गेलाय.
होय एकच बोललो नव्हे?
हम्म.
हम्म बघतो की त्यांसनी विचारतो.
प्रत्येकालाच तसं व्हायला लागलं तर कसं ग आता ते नऊ गेलेच फुकट आता ह्यातले चार. किंवा एक पाच पाच गेले. म
विचारतो की मी.
ते आता वीस च किती येतील सांग?
जीन्स वापरतेस?
वापरतोय की.
का पाहिजे हाय तुला?
नको काय हायत की माझ्याकड विचाराय लागलोय मी तुला.
हम्म. शॉर्ट आता एक चांगलं भेटलं तर घे कुर्ती सारखं.
तेच आता ती मैत्रीणी मला शिवा द्यालात्या कुर्ती घालायची बंद कर म्हणून.
का?
असं बॅगी आणि शॉर्ट टॉप छान दिसत्यात ग.
हा मग शॉर्ट टॉपच तू कुर्त्या कसल्या लेगिंग्स वर?
हम्म त्या घालू नको म्हणत्या सारखं सारखं आता.
हम्म.
म तेच कुर्ती घेतलो सोडा एक चार पाच. तू बघायलियास वाटतं माझं फोटो जीन्सवरच?
दाखवालाव बघाल की.
दाखव मी दाखवतच नाय सोड कुणाला हे शेअर चॅटच एक मेसेज काय येत्यात सारखं
ते इंस्टा असताना ते शेअर चाट कशाला बघायचंय.
ते आमच्यात काय नाय बय त्या मम्मीच्या मो मो फोनमध्येच हाय ते इन्स्टा कोण त्या शिऱ्याच वापरतो आम्ही काय बघत नाय बाई.
त्याच्यावर पण रील्स येत्यात की
अम्मं नाहीच ते मम्मी कधी तर घेतली तर मी काय नाहीच घे बघत ते मला काय कळत बी नाय त्यातलं ते
हम्
कीती दिवसानं परवा गेलतो फिरायला माहितीय आम्ही
तलाव ला गेल्या काय कुठं
तलाव नाय होय हेला गेलतो अर्जुनीच्या डोंगरात
अर्जुनी डोंगरात कुठल्या?
आपल्या गावत तिथंच की सिद्धोबा नये
हूं हूं हूं
म्हणजे आमच्या ग्रुपमधल मुलं मुली सगळे मिळून
हूं हूं
आमच्या ग्रुप मधले दोघं जण हायेत ते अर्जुनीचे हायेत गं. मग तिनी म्हटलेत या जाऊया. आम्हाला जायचं होतं कुठ तरी फिरायला आ म य काचं व्हय नय व्हय नय चालू असतयच की, आणि आमच्या ग्रुपमधला
हम्मं
ग्रुप मधला एक मिलिट्रीत गेलाय ग आर्मीत मग सगळीजण म्हणाली आता कुठ तर जवळ जाऊन येऊ या इथल्या इथं आणि नंतर जाऊया आपण सगळेजण कुठं तर म्हणू ना
हम्म
मी गेला, गेला खरं कशाला गेला असं वाटायला लागलं ते
का?
काय नवच बाई झालं ते काय हे
म्हणजे काय झालं?
ते ग्रुप मधल्या मुलग्याचे एक फ्रेंड हाय.
आणि ती शहाणी ते माझी मैत्रीण हाय की श्रद्धा
अं
तिच्यावर लय जळतीये ती
काय संबंध
ब की असंच आमचं काय पण हे असंच काय विचित्रच हाय. आणि तिनं शहाणीन क नी अ ते श्रद्धाचं आणि त्याच फोटो त्या अथर्वच त्यांच्या पप्पांना पाठवल्या श्रद्धा त्यांच्या
हम्म.
मग कोण पण कायतरी बोलणारच की ग घरातले असं.
बोलणार नाही.
मग त्यांचं काय एवढं नाही सोड पप्पा असं चांगलं आहे त्या मग अ मा अग पण तसच केलंती एकदा.
हम्म.
तिला टिपऱ्या खेळायच्या होत्या म्हणून इथं आलती आमच्या इथं.
हम्म.
हे तर कामगार चौकत मोठ्यान असते की.
हम्म.
तो तिथला आहे कामगार चौकामधला अथर्व म्हणून.
हम्म.
मग तो वा पण तसच केलती हिला फोन लावून शिव्या तीन दिलती. मग ह्या टायमिंगला असं पप्पाासनी फोटो पाठवल्यावर ही काय गप बसतीया.
हम्म.
ही पण त्याला म्हणाली तू ये आमच्या क्लास पाशी मला त्यांच्या घराला जायचं आहे. आणि पप्पांसोबत बोलणार आहे तिच्या म्हणून.
हम्म.
मग गेली त्यांच्या पप्पांच्या कड आणि असं असं सांगितलं तुमची मुलगी मला नाहीते त्रास गेल्या आमच्या पप्पासनी फोटो पाठवल्या. आणि काय पण नाही आणि असं काय कराय लागले या असं लई लई बोलली तिला. त्यांच्या पप्पाासनी तिला न ती पण पुण्याला आहे. आणि ते जरा मंद बदकच आहे सोड.
हम्म.
विचित्र पोरगी ती त्यांच पप्प आपण सांगितलं बाई समजून असं करू नको हे करू नको म्हणून
हम्म.
तिला
हम्म.
मग तेवढं सगळं त्या क त्यांच्या पप्पाासनी सांगून आली बाई.
हम्म.
मग आता तवा पासन घरातली म्हटल्यात जास्त काय लेज आहेस की मंग त्यांच्यासोबत
हम्म.
बोलायचं नाही. तु जर तू कॉलेजला जायचं आणि गप यायचं घरला
हम्म.
असं झालंय मग ते आमच्यात कसं असते ती आली तर मी जातोय.
हम्म.
मग तीच मेन असल्यासारख आहे ती असली तर मग आम्ही सगळीजण जातोय गं.
हम्म.
कोण नाही, मग मला पण श्रद्धा आहे. म्हटल्यावर काय नसते लावून देतात लगेच.
हम्म.
मग ते तीच नाही म्हण मग आमचं जायचं ठरलेलं, कुठं ठरवलेलीत बाई. कोल्हापुरला.
हम्म.
तो आल्यारवरच जाऊया म्हण, तो पण आलाय आत्ता.
हम्म.
मिलिटरी मॅन, आता सतरा तारखेला जाणार आहे तो. त्याला भेटाय पण जाय नाही आम्ही.
जायच की
आज जायचं होतं, मी नाही म्हंटल्यावर राहिलच ते.
हम्म.
मग आता बघूया कधी जायला मिळतेय. उद्या नाही तर परवादिवशी जाऊन यायचं.
त्या पोरग्यान काय बोलला नाही, म तिला.
ह अगं बाई सतरा टाईम भांडणं असतात, त्यांची सतरा टाईम भांडणं करतात. आणि एकच होत्यात.
हम्म.
मग आम्ही कश्याला काय बोलाव.
हम्म.
काहीतरी कराना ते.
हम्म.
दोघंपैकी अर्धांगच आहेत जरा.
हम्म.
तुला पाठवल बग फोटो.
या नंबर वर पाठव.
अगं भाई मी त्या पाठवलं.
तो फोन अहो हाय बाई त्याच्याकडं.
मग माझा तेवढा पाठवतो ब फोटो, सगळ्यांचा पाठवत नाही.
पटाव की त्याला काय होतंय, मीच बघतोय त्याच व्हॉटसअप.
कश्याला.
कशाला म्हणजे.
पाठवल बग.
हम.
आणि ग्रुपचा एक पाठव तो.
हम. शखत कुठं याय नाही, मला फोटोनी.
पाठवल नव ग.
फोटो यायला बघ.
थांब-थांब. हे का लोड घ्यायला लागले.
का.
काय माहिती कायो झाले हिला आणि
हम.
पाठवल बघ.
आल. हमम. तुझा फोटो आला यो.
मग माझंच की कुणाच बघणार आहेस म
पाठवल म्हंटलेस ना सगळ्यांना
ग्रुपचा पाठवू का?
हमम. अून
ह
झिंगरा्या गचूनलय विचित्र दिसाले असते कप्पा मागं गेलेय बघ काय केस केलीय. चिंदराे हम हम्
अग समोरचे केस सगळे टक्कल पडल्यावानी झालेय.
हम. पांढरा टॉप छान वाटते स
पांढऱ्या डिझाईन पण आहे ते पांढराच व्हाईट मध्येच हाय.